हॅलो हा बोल हा बोल.
हा मी कार्यामधून बोलाले तुला आज मी... चायनीज वेगवेगळे म्हणजे मला जे डिशेस माहत आहेत त्याची मी तुला रेसिपी सांग... त. आता पहिला बघ कोबी मंचुरियन मी तरी ट्राय.. केले तो पण केलीच असशील. अ पहिल्यांद हम्म. पहिल्यांदा कोबीचा आपला असतोय तो बारीक चिरून घ्यायचा किंवा खिसून घ्याय. खर जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं. अ मग त्यानंतर.. त्याच्यातलं जे काही पाणी असते ते असं पाक म्हणजे पूर्ण सगळं काढून घ्यायचं त्याच्यात... त्यातलं पाणी मग त्यानंतर हा त्याच्यातलं सगळं पाणी शक्यतो जायला पाहिजे जास्तीत जास्त.
हा.
त्यानंतर न अ त्याच्यात कॉर्नफ्लावर घालायचं. कॉर्नफ्लावर घातल्यामुळेच जरासं ते अस पातळ होत पीठ मग त्याला बायडिंग येण्यासाठी आपण मैदा वापरतोय त्याच्यात.
हा.
मग तुला जेवढं करायचं आहे तेवढं तू कोबी खिसून त्याच्यात तू कॉर्नफ्लावर घालू शकतेस. मग त्यानंतर तू हेज कलर येण्यासाठी वेगवेगळे तू काय म्हणज घालू शकतेस कलरचे कोणते पण परत त्यात म्हण एक रेसिपी अशी असते की आपण त्याच्यात एक एक जण सॉस ॲड करतात. किंवा करत पण नाहीत मी तरी करते अ म्हणजे चिली.. सॉस, सोया सॉस आणि जास्त शक्यतो टोमॅटो सॉस ॲड करतो त्यात मी. म त्यानं तर ना त्याच्यात मीठ वगैरे मीठ घालून असं मळून ठेवायचं. थोडा वेळ. थोडा वेळ पण नाही शक्यतो ते पातळ होते ते घालून मिळलं की त्यानंतर छोटे छोटे त्याचे गोळे करायचे. आणि लगेच तळायचं. तळून झालं की मग त्यानंतर न त्याला आपण फोडणी घालतो. मग त्यात फोडणीमध्ये.. तू कांदा यूज करू शकतेस, किंवा ढगू मिरची वगैरे तेन असतय. तुला जे जे व्हेजिटेबल्स पाहिजेत ते तू त्यात यूज करू शकतेस. त्यानंतर ना मग त्यात आपण सॉस सुद्धा घालतो आणि थोडस त ठवण्यासाठी चिली सॉस आपण वापरतोच. त्याच्याऐवजी आपण लाल तिखट पण वापरू शकतोय. अ असं करून आपण मग त्यानंतर त्याच्यान त्याच्यावर कोॉबीज वगैरे ते टाक खाऊ शकतो.
हा आणि ते कॉर्नसलरी पण ऍड करतात ना त्या सॉसमध्ये. आपण ग्रेव्ही बनवतोय त्यात जे आपण परत ते गोळे तळून झाल्यानंतर आपण जे स्लरी बन हे बनवतो ना खाल् अस म्हणजे अशी ग्रेवी असते ती ढबू मिरची वगैरे घालून बनवायचं म्हणलेस ते त्यात आपण थोडस कॉर्न फ्लोअर अस ते पाण्यात मिक्स करून ती कॉर्नरसरी त्यात टाकलीस की ते दाट सर होते थोडस किंवा जर मग ते नाही घातलेस तर मग ते अस सूप
हा होय होय. त्याला असं जास्त असं ते घट्ट पणा लागत होत नाही.
हां.
ते पण चालतंय.
ते घातलीस कस छान होतय.
मी काय जास्त ट्राय केले नव्हते मी फक्त एक दोन वेळास काहीतरी ट्राय केलत.
मी पण घरी बनवते सोड पण फक्त तर म्हणजे असं ग्रेवी नाही बनवत फक्त असं आपलं भजी बनवते तस कुरकुरीत तस क्रंची बॉल्स बनवून फक्त सॉस सोबत आम्ही खा तोय घरी.
मग तुझ ते अस मऊ मऊ होतय काय कुरकुरीत होतय.
कुरकुरीत होते छान होत्यात कुरकुरीत हे घालायचं असते त्याला, आपण कॉर्न फ्लोअर घालतो ना त्यामुळेच ते डेकोरेट होते, आणि मैदा फक्त थो बाइंडिंगसाठी घालायच असते जर तू दोन चमचे कॉ फ्लोर घेतलीस तर तीन चमचे. तीन चमचे मैदा घ्यायचे अस. वन फोर्थ प्रमाणात.
हम्म. मी दोन वेळा एक दोन वेळा ट्राय केल तर त्यावेळी जरा माझंते मऊ झालत.
हम्म ते कॉर्न फ्लोअरच आणि ते प्रमाण हे होतय आणि म्हणजे कोबी आस तेणी ते जास्त पण असते एकदम बारीक करायच नाही तू म्हणलेस ना ते खिसून जेवढ बारीक हो तेवढ करायच ते बारीक त्यातल पाणी घालवलिस - ना तो कोबी मऊ पडतोय त्यामुळे पण ते मऊ होऊ शकत तळल्यानंतर. शक्यतो करून नाही काढायच. जरी पाणी होत असल तर त्याच पाण्यात ते वरून पीठ आपण घालतो ना कणकेच. कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालत तना ना ते त्याच पाण्यात म्हणजे जे पाणी सुटले असे त्यातच ते मिक्स करायच वरून एक्स्ट्रा पाणी पा घालायचं नाही ते बाइंडिंग होण्यासाठी त्या पाण्या बरोबर होते ते. आणि म्हणजे अस मोठ मोठी किसणी असणे ना. त्यावर किंवा अस हाताने पण अस लांब लांब तुकट करून म्हणजे पूर्ण बारीक करायचच नाही ते जर मोठं मोठं थोड राहिल. तर लोट छान होतय. आणि मग ते त्यात, त्याच हेच्यात म्हणजे तू मीठ घातल्यानंतर कस म ह्याला कोबीज ला पाणी सुटतेयच असं पण.
हम्.
म्हणजे होता येईल तेवढ कमीच पाणी वापरून ते जे पेठ आपण बनवतोय ना मंचुरीचं. बॉल्स बनवायच ते बनवायच म्हणजे छान कुरकुरीत होतात.
हम्म.
आणि ते म्हणजे ग्रेवीमध्ये टाकल ग्रेवी मदे टाकल्यानंतर पण कसमऊ पड मऊ पडू शकते ना कारण आपण त्यात पाणी वापरतोय ते हे करायाला, कॉर्नस्लरी च पाणी असल्यामुळे आणि जास्त वेळ ते राहिल्यामुळे त्यामुळे पण न होतय. त्या मग ग्रेवपेक्षा असं छान भज्यासारखं. कुरकुरीत छान लागते ते असं गार वातावरणात. हम्म आणि काय काय करतेस मग चायनीज मधल घरात.
आणि बघ मी ते नूडल्स करतो.
नूडल्स पण घरी बनवतीस का बाहेरून आणतीस.
बाहेरून मग त्याला आणून. पहिला ते अस हे असते ना अस एकदम आपल्या मॅगी सारखं ते. घट्ट असते हा मग त्यानंतर ना त्याला पहिला पाण्यात शिजवून घ्यायचं नूडल्स मग त्यानंतर आपल्या तेलामध्ये तुला जे जे काही व्हेजिटेबल्स पाहिजेत. कांदा वगैरे त्या सगळ ते सगळ तू त्याच्यात तळून म्हणजे परतून घ्यायच मग त्यानंतर न त्याच्यात सॉस ऍड करायच त्याच्यात खर सॉस जरा जास्त लागते. मग सॉस घालायच त्यान तर न तू शेजवा आणि चटणी पण ऍड करू शकतेस. म्हणजे छान लागत ते ऍड केलं की, त्यानंतर जे आपण शिजून घेतलेला असते, नूडल्स ते त्याच्यात ऍड करायचं. आणि त्याचा मसाला पण असतोय, म्हणजे ते ऑप्शन असते, सोड मसाला खरं शक्यतो घातलं तर छान लागतय.
हा,
मग त्याचा मसाला असतोय, तो मसाला आपण ऍड कराय लागतोय. परत, त्यानंतर ना मग त्याच्यात थोडस जर तुला तिखट हवं असेल. तर लाल तिखट ऍड करायचं परत मीठ वगैरे ते घालायचं.
हा,
आणि खायचं.
ह आणि नूडल्स घालायच.
सांगलं की नूडल्स घालायचं म्हणून, नूडल्स नूडल्स घालायचं नूडल्स, घातल्यानंतर मसाला ऍड करायचा किंवा तो मसाला ते सॉसमध्येण, तू ऍड करू शकतेस पहिला, त्यानंतर ना त्याच्यावर जर तुला जरा अस तिखट हवं असेल, तर लाल तिखट घालायचं आणि मीठ वापरायच रस घालायचं. त्यानंतर ना तू ते हे करतेस, हो भाताचं पण करतात बघ तस, फ्राईड राईस
फ्राईड राईस होय घरी काय कधी बनवला नाहीय पण बाहेर ट्राय केला. घरी फक्त नूडल्स, आणि मंचुरियन बनवलेली
हम्म ते पण काय नूडल्स सारखंच असत. फक्त नूडल्स हो. होय तांदूळ आपलं, हा शक्यत मस् किंवा जास्तीत जास्त बासमती वगैरे ते,
हा बासमती हंड्रेड कॅरेटचा,
हा ते हे व्हायला पाहिजे ना सुट्ट सुट्ट व्हायला पाहिजे. हम
ते पण त्याला होते फूड कलर्स पण वापरतात. ना चायनीज डिशेसमध्येध्ये शक्यत आहे. हम्म त्यामुळे ते जरा अनहेल्दी असते. पण जे बी, चवभगवायला चांगलं आहे. कधी तर मोड झाला तर,
हम् पाहिजे, तर मग, खायाला ते चांगलं हाय.
मी आजच खाल्ले मंचुरियन, मंचुरियन.
घरात केलतेस?
नाही बाहेर खाऊन आलो, जरा इचलकरंजीला गेलेले, काम होते म्हणून. तेव्हा खाल्ले येताना. हम्म
छान लागते बाहेरच पण
हो, ते त्यांचं ते आजीनोमोटो वगैरे वापरतात ते पण काय ऑप्शन नसत त्यामुळं, त्या पण तेच, चांगलं लागतय घरी बनवलेल्या पेक्षा, बाहेरचच चांगलं लागतय.
आणि त्यांच्या कुरकुरीत पण असतंय
ते, हे जास्त वापरतात मग त्यांचं कोबी ते असं मोठं, मोठं चिरतात भरपूर प्रमाणात असतय त्यामुळं ते मोठा जर कोबी त्याला जास्त पाणी सुटत नाही, अन ते बाइंडिंग पण चांगलं होतय, आणि ते त्यांच पीठ असतय त्यात म्हणजे थोडास रबर टाईपच असते, बघ तू कधी पण त्यामुळे ते एक क्रंच होते आणि ते एक मैदा, आय थिंक मला वाटते जास्त वापरत नसणार आहेत ते कॉर्नफ्लोअरच जास्त वापरत
खरं कॉर्नफ्लोअर वापरल्यावर म असं बहुतेक मऊत आहे ग! कॉर्नफ्लाॉवरच घातल्यावर पीठ बघ की मऊ मऊ होतय.
पीठ मऊ होतय, म्हणजे तू बारीक करतेस ना एकदम आणि पाणी काढून टाकतेस त्यामुळे तुला तास ते वाटत असेल मी सांगालो तसं करून बघ थोडं थोडं मोठं, मोठं हाता म्हणजे असं चाकून किंवा विळीवर चिरलीस ना असं लांबडं लांबडं तरी पण चालते, आणि पाणी काढायच नाही अजिबात मीठा हाय ह्याच्यातच जरी वरून थोडसं पाणी घालायला लागलं तर घालायचं पण बारीक जास्त कोण हे करायचं नाही कॉर्नफ्लोर वापरायच जरा चांगल्या प्रमाणात आणि मी कधी तर केलो तर बोलवतोच, सोड तुला किंवा आता ह्या पिरियड मध्ये जरी आलीस तरी चालते. ह्या तर उद्या बाजार असते आपला परवा दिवशी कोबी आणून करूया. मैत्रिणी घरी येन खाल्लं तरी चालते.
कॉर्नफ्लावर जास्त वापरतेस मैद्यापेक्षा?
व्हय, मैदा काय फक्त तर असं ते बाइंडिंग म्हणजे सुट्ट, सुट्ट असते ना कोबी बाइंडिंगसाठी फक्त वापरायचं असते मैदा, नाहीतर मग कॉर्न फ्लोअरच असते त्यात जास्त.
मी केलतो त्यावेळी ते मऊ झालतं, माझं ते कॉर्नफ्लावरच अंदाज चुकल्यालं
हा, हा असू दे की परत ट्राय करून बघ.
हम्म, चालतय चालतय.
ठेऊ का?
हा, हा ठीक.